हा बोल.
हां, आमचंस पैसे बंद झाल्यात नोव्हेंबर महिन्यापासनच. होय दोघींच पण बंद झालं.
हम्म हम्म आमच येत्यात दोघींच पण येत्यात. खरं सासूबाई आणि माझं बी येत्यात, आमचा काही प्रॉब्लेम आता बघूया, आता म केवायसी करून बघायचे, आलं तर आलं. नाहीतर हप्ता काय मग, म्हणाय लागल्यात एकवीसशे रुपये होणार, एकवीसशे रुपये होणार असं म्हणाय लागल्यात. हप्ता वाढणार आहे आता. एकवीसशे रुपये होणार आहे.
आता जरी वाढला तरी, का आम्हाला मिळत नाहीत त्या
मिळ तुम्हाला मिळत नाही, म्हणताना तुम्हाला काय तुम्ही हे करू नकोसा
एवढं लोड घ्यायची काय गरज नाय. नाही बंदच झाल्यात. आणि आमच्यात कसं माहिती हाय आमच मिस्टर म्हणत्यात नाही तिनी नाही दोन ती आणि दोन महिने देतील, तिथनं पुढे बंद केल्यावर मग काय करणार हायसा? नाही
काय कर? होय, मग तेच असा विचार करायचा आणि गप्प बसायचं.
मग आम्हीबी आ मी म्हणतोय, फॉर्म भरला नाही असं सोडायच आणि विषयच बंद करायचा.
थोडं तरी आलंत, मे नोव्हेंबर महिन्या पर्यंत.
नाही, त्याच्या आदल्या मधी तरी थोडं पैसे नाहीतच दो चार पाच महिन्याचं पैसे नाहीत. फक्त दहा हजार, दहा अकरा, दहा साडे दहा हजार रुपये तरी जमा झाल अस तील बघा.
माझं नाही, माझं एक हप्ता आतापर्यंत मे पर्यंत एकवीस हप्त बावीस होय तेवीसावा हप्ता हाय, आता सोडणारा तेवीसावा हप्ता बावीस हप्ता पूर्ण जमा झालंत. पूर्ण म पंधरा दोणे तीस पंधरा दोणे तीस, वीस तीस हजार रुपये झालंत हेज माझं लाडक्या बहिणीचं. वीस वीस हप्त्यांचं
हा हा, आमचं नाही. एवढं नाही, एवढं कुठलं?
मिळवाय गेलं असतं तीन महिने पाहिजे हुतं. अं
लक्की जाम हायसा होय होय.
होय, मग ते की. तीस हजार रुपये मिळवाय महिन्यात तून तीन तीनशे रुपये हजेरीने हिशोब काढला, तर तीन महिने पाहिजे हुते. तर नऊ त्रिक सत्तावीस. हे आमचे दोन वर्षात मिळाल्यात ग, तेवढं तरी बिन नाही काम करता बहिणी लाड क्या बहिणी.
अ होय.
तर काय.
तेवढा एकच हाय काय, म्हणजे दोन तीन चालवतायसा?
भरपूर आमच्या इथं चार हाईत चाळीस, पन्नास गट हाईत माझ्याकडे माझा मला एक आहे. तसा पहिले पाच वर्षाचा होता. तो फोडला. नव नव हजार सहा हजार रक्कम आणि तीन हजार व्याज असं नव्व नव नव हजार रुपये दहा जणीस आलेलं, मग नंतर तो फोडला आणि परत दोन दोनशे रुपयची न बचत चालू केल्या. ते आता दोन हजार अठ्ठावीस किंवा एकोतीस एकोणतीसला फुटतोय तो नवीन.
मग ते आता परत बारा बारा हजार रुपये रक्कम जिची तीथ काटलेली आणि काय व्याज बस सल ते द्यायचं वाटून आणि परत मग नवीन चालू करायची बचत भरा.
हम्म. हा हा आमच्यात पण आम्ही केला आहे आता चार वर्ष चौथं वर्ष चालू हाय, शंभरचा.
हा माझा आधीचा शंभरचा होता, आता दोन दोनशेचं केलंय मी.
आधीचा शंभरचा होता, म्हणजे अध्यक्षच तुम्ही हायसा का
सचिव आहे मी, अध्यक्ष ती स्वतःचे आहे. कर लिखाण आणि व्यवहार सगळं गच बचत ग तसं माझ्याकडचं आहे सगळं म्हणजे बचत जमा करायची बँकेत भरायची परत ते कर्जत पण सगळं येते ते माझ्या सगळं माझ्याकडचं आहे.
हम्म हम्म. तेच आम्ही काय म्हणजे फक्त सदस्य आहे घटात जामचं हो होय लहान मुला लहान असल्यामुळे क नी म्हणजे तिकडे म्हणजे जास्त वेळ द्यायला जमत नाही.
हा हा हा.
जे त्यावेळी कसं अ मूल लहान होतं नाही त्यामुळे म्हणजे मी नाहीच म्हंटलं.
का हो हो म हॅलो.
आता कसं काय प्रॉब्लेम नाही आता खेळतोय पण जरा लक्ष द्यायचं असतं आमच्याकडे कसं बाहेर जवळ असून जेव्हा आतावर रास म्हणजे आमचे ही एक-दोन घरा असल्यामुळे मग जरा लक्ष द्या लाग ते कुत्रे तेन अस . इकडं शाळेच्या गल्लीला होय होय होय.
तिथे जवळचं आहे?
जवळच आहे होय.
हां हां म्हणजे आम्ही नागपंचमीला येतोय ना नाग तर नागोबाला म्हणुन म्हणलं तिथं जवळ आहे काय येतो की. त आलोय की हम्म रडा लागलाय का काय बारका?
होय बारका रडायला लागला आहे. दारका सा रडतोय सारखा.
हा हा हा झोपत नाही बाई दुपारचा तेव?
झोपत नाही कधी तरीच जास्त नाही.
मव या आमचीच बी आहे तर आज दि दिवसभर दंगा. ते आता फो आलाय ते फोन घेतलाय आणि दारात जाऊन बसलाय बघ मी तर गोळा केलाय बघ आपलं दोघं तिघं . हा तो जो माझा त्यांनी समोर असं गं हेन च्यात नव्यांचा चालू आहे गिलावा तिथं काम चालूय ति तर फोन म फोन म्हणते तिथ नेह्नं पशा किशातल्या किशात हे होतोय. नेहता घरात ठेऊ मध्ये घरातच असतोय ना फोन. ते आलाय तेत मी घेऊन मा आ तिथनं आलो आणि तोवर तुझा फोन आला म इथेच बाकड्यावरच बाहेरुन तळणीत फोन होता ते उचलाय आणि जाऊन बसलाय ते ते पोरासनी घेतले आणि त्या दारात जाऊन बसल्याय दा फोनला.
खरं फोन पण लय असं म्हणजे डोळ्याला त्रास
नाहीयत. चा दिवस कधी ह्याच्यातनं संध्याचा आला तर एक आम्ही दोघच फोन देतच नाही सोड. मी तरी अजिबात हातात देत नाय माझा फोन. पप्पा तेचा कवा तरी म पप्पाचाच घेतोय आणि वाज जातो पप्पा पण कवा तरी ताई कर दाता दिला आत जात असतोय दोन-दोन तास तात जा दोन-दोन तास घेऊन बसतोय खरं ती संध्याचच की आता संध्या आला की अभ्यास. तवर इकड तिकड वेळ जातोय एक तासभर घ्यायचा तोवर झोपतोय. लई नाही असं म्हणजे सुट्टीत कसा आहे दिवस दिवसभर तसं नाही तेवढंच अर्धा तास नाही तर तास भर घेऊन बसतो. ते पण आता मग खो फोन चालू आय म्हणून मी दितच नाही सोड. फोन आता तुझा चालूय म्हणून घेऊन म्हणलं उगाच दंगा करत बसणार. म्हणलं घेवून बसू दे तोवर.
होय दंगा लई भयानक नाही दिला की. काय ते सांगयचे वगैरे नाय एवढचं आमच्यात तर आराध्या जोरात
आराड मग शिव्याच मग चालू म हेच. सगळ ईसकटून आणि हे करून म कायच करू देणार नाही म. फोन जर काडून घेतला म आता घेऊन बसूदे म्हणलं तासभर फोन झालंत कि मग मग हे करत बसाय ग काढून घ्यायचा.
होय सासूबाई काय शेताला?
शेताला गेल्या दोघं ते एक खागिच की पडलेत पाऊस लागला त लागला आण सगळ्या खाग्यांची वाट लावून ठेवली. आणि अ अ खाग्यांची वाट लावून ठेवली आणि हे केलं अं पाऊस गेला आता म ते आता ते. पाणी हे कराय चिकूल करायसाठी पाणी तरी बांधतरी लावाय पाहिजे तु हे करून. मंग ते लावायच एक हे टाकायचं खतपार त तोडायच आण टाकायचं आणि अ माती हे करायसाठी गेल्यात म काल गेलतो मी आज मी काय जायाय नाही शेताला आता जरा पाणी आणणार दुपारनं भांडी घासणार आणि हे करणार
चालतय कि पाण्याला काय जवळच आहे काय ते?
आडाव प आडापशी आड बघितला असशील बारवडी थांब की एकच
हा बघितलाय की.
हा तिथनं आणायच चार पाच खेपा कुणाचा गाडा घावतोय का बघ चार पाच चार पाच घाग ते जोदड़्या अ चार पाच चार पाच घागऱ्या आणाय घावल असतं खर नाई कुणाचा गाडा मगाधरणं फिराय लागलोय धूण धूवून आलो ते नाई कुणाचं.
आता काय डोक्यावरणचं.
आता डोक्यावरण आणय लय आणणार नाही बाई तेवढ्या चार पाच पहिल्यासारखं येत नाही पाणी आता. डोक्यावरण दुखतयं वय डोक दुखतयं. हा सवय नाई.
पाईपचं पाणी भरायचं म्हटल्यावर जीवावर संकट
आ हं होय आणि डोक्यावरन आणायला नको
आणि पहिली पाणी निस्ता नदीत आणि पुर म्हणजे असं पुरवठापण व्हायचा.
हम् होय आणि आता ए एवढं येतय तरी पुरवठा नाई.
पूरणा झालयं आता ते काय झालयं माहितय नुसतं बेसिनला चालू केल की जातयं चॉवी न खाली फरशी पुसाय
आमच्या बेसिंगला नाहीता चाव्या ब येनच घेत म्हणजे भांडी किचन धुवायला बादलीतन हे बेसिनला म्हणजे वर कस वर पण आम्ही डब्बल काढल ते रो रूमच काढल्या नाही सगळ्या आणि टाकी ठेवायला जागा नाही त्यामुळे बेसिंगला चाव्या जोडायलाच नाही प्लंबिंग करून घेतलयं पण चाव्या जोडाय नाहीत त्यामुळं हेनच बेसिंगतेन धुतान बादलीतनच पाणी घ्यायच आण धुवायचं आणि भांडी सगळी मग प पाठीमाग न्यायचता आणि घासायच त्यामुळे काय नाही तेवढं हे पाण्यात. तरी पण संपतय पाणी आणि आठ माणसं घरात म्हणल्या संपणारच.
अ हे काय ते चावी चालू केलं की सगळं पाणी जातंय निम्म पाणी वाया जातय. अ हं पहिले कस जरा चार घागरी आणली की पुर व्हायचं पाणी.
होय होय चार घाल मान पहिली माणसं एवढं एवढं ठेवून पंधरा पंधरा दिवस पुरवतेत पा पाच मिनटं आता पुरत नाही पाणी.
लगच सपते अन अजावा टँकर असं म्हणा वाटे
हा
टँकर आला आह.
टँकर आणलेला बाई गेल्या वेळी साडेपा साडेपाचशे रुपये दिले पाणी नाही आडाक. पाणी नाही विहिरीत मी कुठल्या पाणी कुठलं पाणी तुमच्या इथं यायला निघालतो घागरी पण आह घेतल्या. तिन्ही शिवाय आन तिनी म्हणलत काय खुळी आहेस, का काय माणसं म चक्षळच्या खुळ्यात काढतील एवढ्या घागरी घेऊन गोळा करून घेऊनच्या श्डीला पाणी यायला लागल्यात म्हणून ठेवल्या आणि म्हणतात थांब. टँकरवाल्याला फोन करत जाऊदे तिकडे चार पाच साहाशे रुपये माझंच उगाच हे करून न मग त्या अर्धा टँकर आम त्याणी सरीला माणूस आहे, त्याज्या मध्ये अर्धा टँक तर असं हजार रुपयाचा टँकर घेतलेला.
हम्म हम्म
सारखा टँकर मागा लावल्या मला रमटतील. मणतिल घराला बसून तुला चार घागरी पाणी बी आणाय होईना. हंम्म कामावर नाही कामा जातो कामा बी नाही ते मी आता म्हणती. आ म तेवढंच पासा घे ब सकाळ नाही का नाही अंघोळ पुरता आणायचं सकाळना आणि येतंय चावीला. तर दोन दिवसात धुन धुवायलाच बाहेर जायच तर काय करणार मग
होय कपडे धुवाय बाहेरच जायला पाहिजे. त्या वाय कपडे धुवायला बाहेरच जायला पाहिजे म्हंटल. त्याशिवाय पर्याय नाही, पाणी तरी चांगल आहे का?
पाणी मस्त आहे आता साठ पावसाच पाणी साठलय नई
हं हं
हम्म
तेच पाणी चांगलं असलं तर ठीक.
अ मी थोड्या लाव